उचलला.
हॅलो तुम्ही तिकीट सांगताय, का वशी तशी.
हा हॅलो.
हम्म. का ती लई उशीर केला तुम्ही, सकाळपासून इतकी वाट पाहीत जाऊ मी घरी यायची.
हाऊ ना मी म्हटलं याचा कॉल झाला की काय, बसतील माझ्या भरवशावर झालं इथ काही मला असं वाटलं नव्हतं. कि राहिला पाहिजे होता माझ्यासाठी, पण म्हटलं याचा तरी झालं पाहिजे मला भरुशावर ह्या राहिल्या.
नाही नाही रात्री माहिती आहे का रात्री लावत असते पण ती इतकी थकली होती मी काल दवाखान्यात. गेली होतं तर मंग मी हटलं जाऊ दे नाही तरी आपलं ये फोन राहायला म्हटलं मग नाही जर लागले तर अजून बसायला की त्याच्यापेक्षा सकाळीच लावू. तुमचे जनं मी एक कॉर राहू त्याला तो लावायचा. मला तर एक राहाला पण, तुमचे दोन तीन राहिलं होते ना मला याच्यावर लावायचे.
हां.
म्हणून मंगरुअलेला मी लागायचा म्हटलं तू सकाळपासून तु आन फोन यासाठीच लावत जा.
मले सकाळी एवढं टेन्शन आलं या आमच्या गावाचे पाच कृषीसखी आपल्या गावच्या अम... आहेत ना त्या. कृषी सखी पशु सखी. त्या इले चांगलवाडीला जायास सांगितलं. सरन मेसेज टाकला आणि नंतर आ आणि मी जे गट केले, वारी पिंपरखेडचे त्या गट. त्यायचे खाते काढण्याचे आम्हाला सांगितले म्हणजे जैन ज्यायचे खाया गट ओपन झालेले आहेत. त्याना बँकेत दोन प्रतीत म्हणजे, कागदपत्र जोडून द्या म्हणून. खाते खाते ओपन करायसाठी, त्या वारीच्या सिआरपी. फोन लावला. त्या पिंपर खेडच्या ताईला फोन लावला म्हटलं. कागदपत्र घेऊन या नंतर त्या बँक सखिला फोन लावला ग्रामीणच्या ग्रामीण बँकच्या हम्म त्यायले हा सब सकाळी दहा वाजता नऊ वाजता. नऊ साडेनऊच्या दरम्यान मगं.
हम्..
म्हटलं इकडे आपलं हे राहिल आणि टाइम पडला तर काय पिंपर खेळी जा लागते की काय. अन नायत. तिथून मग ते कागदपत्र जर ते बाई येते की नाही म्हटलं आपण इथूनच कॉल करू पिंपरखेडला जायच्या पेक्षा. आणि इथून मग मी दवाखान्यातून पोरीला घेऊन येतो आणि इकडच्या इकडुन म्हणजे दवाखान्यातून आल्यानंतर म्हटलं हिवर खेळले जात होते कागदपत्र देऊन द्या लागतात ना मले‌. ग्रामसंघाच रफ रजिस्टरही नेऊन द्या लागते रेकॉर्ड लियसाठी हिंगोली मॅडम कडे.
आणि ते दवाखान्यात घेऊन कुठे गेल त्या मी तिले.
आं.
दवाखान्यात म्हटलं कुठं हे वर खेळलेय का असंणार रे.
नाही सोनाळ्याला गेल तेव्हा तिकडे लकराईचा दवाखाना मी इकडेच करतो सोनाळ्याला एखाद्या वेळेस करतो इकडे आली तर.
हा हा.
आणि तिथं फरक पडते मग तिकडेच करत असतो मी.
चांगले तब्येत.
हो चांगली आता ते कमीत कमी केलं म्हणून झालं. इंजेक्शन दिलं आणि गोळ्या दिल्या नाहीतर मग पोराच्या सारखं झालं. पण ति ल सलाईन लागली असती मग काय.
मुलाले ताप आलती काय?
हा त्याला तसच झालंत उलट्या करत जाय तो जास्त. हम ते उलट्याच्या ना मग
जे न लेकरायचे आता तुमचे दुर्लक्ष होते न आ ते आता एवढे कामं असले की.
हम्म.
घरचं स्वयंपाक पनी करण हे कामं करणं.
हा.
हम्म.
हं त्याचं झालं आता हीच आज घरी जातात दोघं तिघं भाऊ. हे लई त्रास देतात घरी असले की.
हा घरी असले की असाच असते लेकराचे. हम्म. मी तुमच्या च्यान राहिली होती मी काय म्हटल की आपलं एका कॉलच तुमचं काय म्हटले कॉल तर आपण कधीही करू पण त्याची म्हटलं राहिले. बरेच ते म्हणून मी तुम्हाला फोन लावते. तर की याच्यावर मग कसंही म्हटलं तर दोन तीन होतात ना.
हव ना.
हम्म.
म्हटलं यायचं झालंयशिन तर काही हरकत नाही म्हटलं पण. मला माग का महा तुमचं हम्म, माल्या माग कामच नाही येत ना म्हटलं झालं नाही झालं त मग आता काय, मजबुरी आहे माझी.
हवं ते तस जाते.
म्हणून मग म्हटलं जऊद्या आता राहिला तर राहिला नाही राहिला तर म्हटल जई. त्याची झाल्यानंतरही आपल्याला, लागते ना कॉल मग त्याला सांगून देऊ म्हटल की झाल्यानंतर मी लावतो मग.
हम् हम हे माहितच नवतं दई की जे जे कॉल झाले त्याला डबल कॉल लागते म्हणून.
काल त्यात आईने.
काय रे हे कराव लागत होतो हम्म.
हम् मी काल त्या क तईले लावून पाहिला तर लागला म्हणून मला माहित पडलं
हम् हम् आणि ते माहिती काय? मला ते संध्या कार्यक्रमावर बोलवायचं काही नाही संध्या कार्यक्रम? सांगला की नाही सगळं सांगतलं आहे ना ते माग सांगितलं ते आपल्या गावात जे मागर आहे ना. तिले सांगितलं होतं सगळ्याला बोलवून आणायचं बाई ते. घरी गेली कोणाच्या घरी गेली नाही, आई मंदिरात गेल्या दोन दिवस झाले. कार्यक्रमाच्या दोन-तीन दिवसांनी आईची तब्येत बिघडली ंअअअक माय गेली मंदिरात. जो जो बाय भेटले की, म्हणून राहिले की आम्हाला तुम्ही आम्हाले तर बोलावलेच नाही, आम्ही येऊ राहिलो होतो तयार करून बसले होतो. की आम्हाला बोलाव नईल म्हणून हे बाई गेलच नाही कोणाला बोलवायले त्या मंडपात. माहितीे काय म्हटलं आयचे तिकडच्या अर्ध्या पाहणी नाही आणि अर्ध्या पाया फक्त. हे इतक्या वेटायला त्या रोज दिसतात कि नाही.
हम्म.
इतक्याच जूणी होत्या न लवकर कार्यक्रम झाला त्या दिवचा.
हो ना जाऊ द्या, बरं झालं ते पाहण्याच्या आधी पार पडला कार्यक्रम
हम्म. काहीना गेला मंदिरात ठेवला होता ना तो असते पाणी आलं नसतं कुणाची ही जास्त झाली नसती ना.
कडचे आले असते ना पाहुणे.
हा मला काकू आल्या होत्या दोन. सख्या, दोन चुलत आल्या होत्या एक वहिनी आल्या होत्या.
हम्.
हा मला आई दोन बहिणी मऱ्या.
भाऊ असतील तुम्हाला भाऊ भाऊ.
नाही भाऊजे म मध्ये भाऊ वयला आहे ना, हा पाच. बहिणी मी दोन आहेत ना, दोघीचे लग्न झालेले आहेत, माझ्यापेक्षा दोन मोठे आहेत. झालेले आहेत मी तीन नंबर आणखी एक चार नंबर आलेले आणि तिच्या मागी एक होऊ आहे मझ.
हम्म.
हम्म पाचव्या नंबरचा बारावीत आहे यावर्षी. हम्म, तर. एक दि झालं ग्रॅज्युएशन झालं आता तिचं. भाऊ आहे बारावीत आम्ही चौघी बहिणी एक भाऊ.
ही नई.
हम्म मी तीन नंबर.
हो का मग तिघी जणीचे लग्न झाले.
तिघीचे लग्न झाले, एक राहिली आता लग्नाची.
हां हां.
हम्म.
हम् स तुमच्या सारख्या असतील, सगळ्या चौघी जणी.
नाही नाही कोण बाबासारखं आहे कोणी आईसारखं आहे. हो. भा हो मल्यासारखं येते हो, हो मल्यासारखं आहे ते. मोठी बहीण मलासारखीेच दोघी बहीणी आई सारख्या आहेत. हम्म.. महे बाबा गोरे आहेते ना. हम्म.
बाकी तुमच्या बाबाच्या घरी वावर आहे काय?
हाव वावर आहे बाबाच्या घरी सात एकर वावर. हा येर नि गेली झाली पण पण नाही आठ दिवस झाले.
हा.. तिकडे काईच वावर आहे. की नाही ते,
हम्म बरं ठेवू का ताई मी?
बर बर हा ठीक.